व्यापारी अप कोोसवाल म्हण ना मला म्हणत होतं बायकोचा एक नंबर घ्यायचा आहे मला मणल घे घे की मग त तुझीच बायको आहे मला इचारयचं काय काम आहे ते नंबर दि दिना म्हणत या म्हणलं का असला काही हॅपी नंबर आहे ते शहत्तर का सत्तर नंबर आहे स्टार्टिंगला दोन हजार दोन हजार नंबर आहे
दोन हजार दोन हजार तेवढंच
तरत की आहे
किती रुपये
नाही पैसे नाही त विकणार नाही देव फक्त मला सांगतेोु दुकानासाठी एक घ्यायचाय म्हून मती दे मग त्याच्याकडे दोन नंबर आहे एक दोन हजार दोन हजार आहे आणि पाच हजार तीन हजार एक आहे शहात्तर का सत्तरा स्टार्टिंगला
ह
होय भारी नंबर हाय
कितीला हाईत ते नंबर?
नंबर अधिक घेतला असेल एक लाख दीड लाख ला
एवढं
होय आधी- आधी घेतलेला ती काय माहती हाय का ते आता दुसरं लगीन हाय. पहिल्या नवऱ्याकडनं त्यो नंबर घेतलेला आहे, त्यो कराडचा हाय.
हो येऊ शकतो
ते आता दुसरं लगीन आहे हेज
आरं
तिकडचा एक पोरगा पण आहे ना
हम्म हम
तिकडनं सोडलंय त्यामुळे आता ह्याच्या बरोबर लगिन हेचं पण पहिलं सो सुटलेलं
हा
हीच्याबरोबर लगिन केलं आणि त्याच्या नावावर एक करोडचं घर आहे
हम्म हम्म. होय
क कराडमध्ये ती देत नाही म्हणत्या.
अय ते कसं दिलं आता? पोडगीच्या ऐवजी ती.
व्हय व्हय, कराडमध्ये बंगलाय मोट्टा. त्यात असचं पडलंय, त्यावर केस चालू हाय.
होय.
होय, ती म्हणते, मी देत नाय. माझं पोरगं हाय. सांभाळणार कोण? असं त असंच ते सांगाया लागल्या, हम्म.
ते असंय की, आम्ही ट्रिपमध्ये होतं कि ती.
हं
ट्रिपमध्ये आमच्या बरोबरच होत, फॅमिली ट्रिपमध्ये.
बरं.
हम्म. लय कडक हाय ओ तीची बायको.
हां
आं.
एकदाचा फिरुन ये शेगडी कड नयत. बरोबर तर मधी
मी आता लॉकडाऊन मोडच ऑन करतो मी विसरता.
आता कोणंच मोबाईल बघत नाय.
हम्म
लॉकडाऊन मोडला ते फिंगर प्रिंटच गायब होतंया. येतंच नाय पुढं, म ते पासवर्ड शी सेवा ओपणच करता येत नाय, हे भारी सिस्टिम हाय. टेन्शनच नाय.
माझ्या याला फेस लॉकच हाय. पॅटर्न लॉक बीक भानगडच नाय.
नाय नाय. त्या नुसत फेसच हाय.
फेसच हाय नुसतं आणि कोड येतो, कोड आणि ते हे असं आहे दोन आहे. कोड बी येतोय, हे जर नसलं तर, फेस नाही येत तर, कोड मागतं.
तेच पासवर्ड झालं ते. पिनकोड ना, हां हां.
आता आज ते मला एकानं सांगितलं, आयडी तेवढा, आठवनीन पासवर्ड ठेव ऍप्पलचा, ते महत्त्वाचं हाय. तो आज मग फॉरगेट करून तो काढला दुकानदारानं दिलेला लक्षात नव्हता
ते माझं कसं झालतं माहितेय काय आधी माझ्याकडं दोन मोबाईल होतं का नाही
ह. ह.
आधी दोन मोबाईल होता. आणि दोघांच ईमेल आयडी सेमच होता, मग आता काय केलंय, त्यावर मम्मीच ईमेल आयडी टाकलाय.
हां हां
आणि मी इसरलो. आणि मोबाईल मारला फॉरमॅट.
बरं.
अरं ते चालू करण्यासाठी तेच्या आयला ते काय, प छत्तीस आकडा आणि अडतीस आकडा सांगाय लागलेत. माझं झालं टोप्या सगळ्या आऊट. ते मॅच व्हायला पहिला त्याला, मग ते दु दु दु दुसऱ्या मोबाईलमध्ये आधी होता ना, त्यो सेम जी जीमेल, मग आपल्याला हेच ओपन करायचं. आता ते त्याचं पण जीमेल नाय. तिथं मम्मीच टाकलं ते मी इसरलो. आणि मारला डायरेक्ट फॉरमॅट. ते आता ई मेल आय डी मागतंय पासवर्ड मागतंय पुढं गेल्यावरती परत ते कोड मागतय हा कोड दुसऱ्याच्यात मॅच झाला पाहिजे त्या आता मॅचच होत नाही मग ते काशी घातली मग त्या मोबाईल मध्ये परत जे अ ह्याच्यावर आपलं कम्प्युटरवर जी मेल चालू करून त्याला काय काय झडती करून काय मला जमनाच मग मन शांत ठेवून मग प्रेमला दिलं प्रेमनं मग चालू करून दिलं
आ रा रा अवघड
ते दोन ई मेल आय डीवर असलं का नाही तर काय होतं माहिते काय अकाउंट डिलीट करून फॉर्मेट मारायला ला ला लागतय ते मी ईसारलो मी आपलं घाईक गडबडीत मारला आणि नंतर लक्षात आलं ते सेटिंग मध्ये मम्मीचं टाकलया जी मेल आयडी
बरोबर
नाही म इकडचा छत्ती असा कोड आला का नाही त्यामध्ये लगेच दाखवतया
फॉरगेट पासवर्ड करून येत नाही का ते?
आं? नाही ते फॉरगेट पासवर्ड माहित आहे की आपल्याला ईमेलचा
बर
पासवर्डच्या ते डन होते त्याच्या पुढं गेल्यानंतर
हा हा हा फॉरगेट करून ते पुढची प्रोसेस असते करण हा ते फॉरमॅट मारल्यावर सगळच जातंय ना हा बरोबर
ते मोबाईल चालू करताना ई मेल आय डी लागते ज सॅमसंगचं पण लागतय आणि जि मेल पण लागतया ते आता कधी वापरत नाही आपण ते जास्त दिवसाचं लक्षात राहत नाही हा मग ते सगळं लिहून ठेवलं मी फक्त परत ते
हा हा
आपण कधी मारणार फॉरमॅट एका वर्षानं दोन वर्षानं तीन वर्षानं मग ते परत कसं लक्षात राहणार
होय होय आरं ते जीओचं तू काय म्हटलं हुतंस ते कुठलं बरं स्टोरेज काय नाव आहे जिओ स्पिअर काय?
जिओ कोड काही तर हाय की र जिओस
जिओ हा जिओ क्लाउड क्लाउड काय ऍप वरण हे प्ले स्टोअर वरन घ्याचं काय.
हो प्लेस्टोअर वर हाय की.
जिओ क्लाउड बर.
हम् त्यात पण चांगल हाय की आधी येतय पंधरा वीस नंतर हळूहळू ववा वाढतं त्यामध्ये.
हो घेतो की ती, ते घरात गेल्यावर लक्षातच राहत नाही. तुझं नाव सांगितल्याल लक्षात राहतणाही र.
हा हा अरे जिओ टाकायचां फक्त स याला, समोर मग ते ख हा मग ते त्यात क कोरड येतय. कुठल कॉइन र,
जिओच कॉइन मिळलत माहिती हाय का सर्पिंग करायचंय त्यांचं ऍप भरून आणि अ ती अँप वाप वापरायचं त्याच्यावरन युट्यूब बघायचं काय काय तुम्हाला सर्च करायचंय त्यावरन करायचं. मग जिओच कॉइन मिळत होत क्रिप्टो करन्सीच.
ती नाही आयडीया आपल्याला,
वाढवत हुत मी आणि ऊत
मी काय म्हणतो आता तड कुठला मोबाईल आहे प्ले स्टोरवरलाय का.
हा आता हाय् कि प्ले स्टोरवाला हाय कि.
तुलाही एक सांगतो प्ले स्टोअर चालू कर.
हा
एकच मिनट तू आता ते वापरतोस का नाही मला नाही म माहिती पण मी दोन वर्ष झालं वापरायला लगलोय ते. ह प्ले स्टोर मध्ये गेलास का.
अरे ह्यला लाऊड स्पीकर नाही कस काय.
हॅलो हॅलो प्ले स्टोअर मधे जा प्ले स्टोअर मध्ये.
थांब थांब जातो. प्ले स्टोअर? प्ले स्टोअर प्ले स्टोर अहं - त्यो हाय बायकोचा मोबाईल हा गेलो.
प्लेस्टोर च्या बाजूला बघत ते घंटीचा फोटो आहे.
घंटीचा, हा हाय कि.
त्याच्या बाजूला काय हाय.
त्या बाजूला तीन डॉट आहेत.
तीन डॉट येत्यात त्यावर क्लिक कर मग बघू
क्लिअर येतय त्याच्यावर क्लिक केल्या वर क्लिअर येते क्लिअर,
आयला नाही मग कती वेगळंच हाय राव ते.
हा तुझ्या काय येतय.
अरे ते काय होते माहीते का आठवड्याला का नाही. पॉइंट येतात माझे आठवड्या आठवड्याला की नाही सात दिवसान.
हा
ते खाली हाय क नई आस नंबर बरच येतात त्यावर क्लिक केलं का नाही म आप आपल्याला दहा कॉईन, वीस कॉईन कधी पन्नास कॉईन कधी सत्तर कॉईन भेटत्यात. आणि ते तिथें जमा होतात हां प्ले स्टोरवर आणि हजार झालं का नाही पन्नास रुपये येत्यात.
हा हा ह अस हाय काय्
दोन वर्ष झालं मी तेच वापराय लागलोय कधी छत्तीस येतत कधी आ
ते कोय येत्यात कॉइन ते प्ले स्टोरमध्ये अऍप भरल्यावर येत असतील ना नवीन
नाही नाही तसं नाही ते कंपनीच सस सात दिवसानी येते ते, म्हणजे सात दिवसाच इथ वेटिंग दाखवतय सात दिवस झालं रात तरी बारा वाजता सात दिवस झाले की त्यावर क्लिक केलं का नाही. मग ते कॉइन कधी बघा सात पण नाहीतर सत्तर पण येतात नाहीतर पस्तीस पण येतात. मग ते दर आठवड्याला केलंस का नाही. म्हण ते हजार गोळा झाला की पन्नास रुपये भेटतात आणि प्लस समज तू एखादं काहीतरी अ अ
दिस ना
काय माहिती काय माहिती आहे आता बघ आ येत असणार आहे बघायला लागेल ते. मी तुला मी तुला फोन ठेवला का नाही मी तुला एक करतो, त्यावर क्लिक करतो, ते बघ फक्त हाय क नाही. कारण प्ले स्टोरवर तर सगळ्यांना असणार. मी ते दोन वर्ष चालं वापराय लागकलोय मागं माझं तीन हजार चार हजार कॉईन्स झाल तर दोनशे तीनशे रुपयाच. फक्त वेळ लागतय आठवड्यातनं सात चोक् अठ्ठावीस महिन्यालाच चार वेळा येत्यात् ते.
महिन्याला चार वेळा म्हणजे किती रुपये येत्यात् ते महिन्याच?
नाही तसं नाही ना तेच तर सांगते तुला कधी कमी येत्यात. कधी जास्त येतात सात पॉईंट येतात ते प पॉइन्ट हा. शंभर पॉईंट ला काहीतरी दहा रुपये असेल माज्या मते नाही पाच रुपये शंभर.
बर बरं बर‌.
आणि हजार केलं का नाही, असं तीन हजार चार हजार गोळा के केलं का नाही पैसे घेता येतात. शंभर पॉइंटला पाच रुपये हां. ते आपलं टाइमपास चांगलं आहे आपलं ते लाईफ टाईम. माहित ते काय असं ना आपलं काम करता करता ते पण करू शकतो आपण. त्याला काही पैसे भरायच नाही काय ना समजा ते एखादी विकत घेत तितलंच काहीतरी त्यातलं ॲप मग त्याला पण ते पॉईंट भेटतात.
ते असत्यात का हा हा.
व्हय व्हय व्हय. आता काल काहीतरी शंभर रुपयेचं मी घेतलं मला काहीतरी ऐंशी पॉईंट भे भे- भेटलं येण्यात.
म हा हा हा.
आता ऐशीे शंभर झालं कि पाच रुपये फायदाच भरायचा. काय कामाच असं तर यायचं नाही तर आपलं ती कंपनी फुकट मदे आठवड्याला देतेच आपल्याला.
हा.
हा.
हा बघुया की.
मी झालं ते दोन वर्ष झालं वापराला मला तुला माहिती असेल रे ते.
नाही ना नाही.
आज विचारू म्हणलं सागरला.
नाही प्ले स्टोर नाही माझ्या हेला त्या मोट्रोला ल हाय प्ले स्टोअर त्याला बघाय पाहिजे.
मग ते साईडला येते कि रे तीन नंबरमध्ये.
हा.
मग आता तेरा आहित तेरा त्यामध्ये.
काय कॉईन.
होय आता मी हजारच झालतं ना मग पन्नास रुपये हेच्यात प्ले स्टोअरमध्ये जमा होत्यात. मग ते गोळा करून तू भल नाही बँकेत नाही होत जमा प्ले-स्टोरमध्येच जमा होत
प्ले स्टोर मध्येच होत्यात होय जमा.
होय प्ले स्टोरमध्येच होत्यात ना बाकी बँकेत नाही होत जमा. बाकी त्यानं तुम्ही प्ले स्टोर मधनं हा पैसे परत त्यात घालून तुम्ही काहीतरी ॲप वगैरे घेऊ शकता त्यामधन. प्लस ते ॲप जर विकत घेतलंस कनी तु त्यात पण प्लस कॉइन येत्यात.
हा बरोबर बरोबर.
अस हाय ते हां. मी ठेवतो बघ दहा मिनटं झाले मी तुला प पाठवतो व्हॉट्सअपला ना तुला कॉल करतो मी.
हो चालतंय